हॅलो! हां कस काय कट झाल?
कटला होता फोन.
काय माहित?
हम्म लॉक नव्हता केलेला स्क्रीन चालू असल.
हम्म किती लोकांना
पाच नंबरला करू शकता किंवा दोन नंबरला पण किंवा
पण कोणी तर?
हा म्हणजे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त पाच नंबरला करायचं.
हम्म.
हा एकाला केलं तरी चालतं म्हणजे एकासोबत तुम्ही कॉल केलं, आलं, कॉल केलं, आलं, असं केलं तरी होऊन जात त्यामध्ये जास्तीत जास्त पाचेक लोकांना करायचं किंवा दहा लोकांना केलं तरी चालतं.
हम्म तिथं कोणी ओळखीचेच नाही आहे ना तेवढं का नाही कोणीच नाही करायला लागेल त्याच्यामध्ये ओळखीचे लोक.
मग तेच मॅटर आहे पिल्लूला घ्यायचं मधी मग दादाला घ्यायचं.
तो तर नाही तर तो भी ख बिझी राते तर बी. टीव्ही राह त्याला फोन लाव नाही अं आतमध्ये. ह तिला करा लागेल व्यूला ऍड कराय लागेल पहाव लागेल. तिलाही वेळ नसतं फोर्टी एट तक. कटला का हॅलो,
हा हॅलो, चालू आहे.
मला टाइम नसेल ह ना.
हा, नाही आहे टायमिंग आहे.
हो का, याच्यावर का बोलायचं ते नाही समजत.
ह ह ह ह ह, नाही.
ब म काहीतरी आहे ना.
हा पर्सनल म्हणजे जास्त पर्सनल नाही आणि पॉलिटिकल वगैरे काही नाही फक्त खानापिंण वगैरे. काय करतात काय नाही असं नाही का हम.
हम् हम् हम्.
अगे वाला शाळेत सकाळची शाळा ये ना त्यांना सध्या ते एफ आयर मुळं. चालू आहे दोन दिवस झाले चालू आहे आता. म्हटलं दोन दिवस झाले पाऊस चालू आहे आता कंटिन्यू.
खूप येतय बाबा नुसतं भुरभुर भुरभूर लावलाय दिवसभर.
हा तेच इथे पण सारखं तेचय. गाडी ला तुमचं झालं का जेवण वगैरे.
जेवण वगैरे झालं. मुंगण्याच्या शेंगा बनवल्या मुंगण्याच्या शेंगा समजते का.
कशाच्या.
मुंगण्याचे मुंगण्याच्या शेंगा तिकडे शेवगा बोलतात नाही का.
हा,
शेवगा शेवगा आमच्याकडे मुंगणा बोलतात.
हे काय नवीनच नाव होत मुंगना.
हम्म, मुंगण्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा.
हा तर यासाठीच हे ए आयच काम हे. ट्रान्सलेट करण्यासाठी.
हा, तेच आमच्याकडे मुंगना बोलते तुमच्याकडे शेवगा बोलते. अजून कुठे कुठे काय काय बोलते. हम्म, ऍड करावे लागेल लोक. फोनवरच बोलायचे आहे तर बोला आणि पैसे कमवा. काय काय टास्क येतात मग समोर.
आहे म्हणजे आता एक फोन वरच आता त्याच पूर्ण होत आलंय. हे शेवटचा टप्पा फोनवडचा नाही का आता याच्या नंतर मग ते. ट्रान्सलेट ना ट्रान्सलेट करते जे फोनवर आपण बोललो ना. ती रेकॉर्डिंग लिहायची त्याच्यामध्ये.
आपल्याला लिहाय लागते कशावर लिहायचं मग ते पे पे.
हे असं ऍपमध्ये ऍपमध्येच येत रेकॉर्डिंग येते पाच दहा सेकंदाची. आणि तेच लिहायचे त्याच्यामध्ये.
अच्छा.
काय म्हणते वहिनी वगैरे तब्येत वगैरे ठीक आहे.
आहे बरीय, घरीच आहे.
हाव का, तुम्ही कुठ
नाही पुण्यालाच आहे मी. ती लोक गेली भाऊ वगैरे गेले मी आलो ऑफिसला
अच्छा, काय झालं मशीनच त्या तिकडे चंद्रपूर ला येणार होते.
आहे पुढच्या महिन्यात आहे ना मिटिंग ते ऑगस्ट मध्ये पंधरा ऑगस्ट नंतर मिटिंग आहे. मी आणि साहेब येणार त्यावेळेस.
गडचिरोली, लांब आहे राव इथून माहि नाही आता किती किलोमीटर आहे तेवढं नाही माहीत, पण दोन चार तास, चार तास तर नक्की लागतात.
तिकड तिकडनं दोनशे किलोमीटरच्या दरम्यान आहे.
हो असेलच दोनशेच्या वरच असेल. कारण लथणीचांचा ना गपूर लाखणीचे तर नव्वद नव्वद किलोमीटर येते आमच्या घरापासून लाखणी लाखणी वरून पण तिकडे लांबच आहे ना ते. शंभर एक किलोमीटर असेल तिथून पण लाखणीवरून
हम्म.
हो.
थकवा आता कळतंय. आय जास्त मशीनची ऑर्डर आहे ना वीस मशीनची ऑर्डर आहे.
हम्म!
म्हणून चालोय देऊ सर्विस. तिथ कमी असते तर मग नसते तिथ.
विश म वीस मशीन म्हणजे खूप झाल्या.
हम्म पाच सहा लाख रुपयाचा सेल होईल ना वीस मशीन ला.
हम्म हम्म आणि परत भाड आहे वीस मशीन ला एक लाख साठ हजार रुपये भाडे आहे ना आठ हजार रुपयाच्या हिशोबने
मग पेमेंट वगैरे वाढवतात का दरवर्षी?
आता घेतलंय वाढून दोन वर्षानंतर वाढतोय ना आता.
दोन, दोन वर्षांनी वाढवतो.
हा.
आता घेतलेलं वाढून घेतलेलं आता. मला म्हणतो पोस्ट पण पोस्ट पण चेंज करून घ्या म्हणतो आता.
हो का आपलं प्रमोशन होतय का?
हा पण त्याच्यामध्ये लोड भरपूर आहे ना. लोड भरपूर आहे तेवढा टाइम देता येत नाय आपल्याला.
हम्म! मी का पाहू आम्ही घर बसल्या बोर आता घर बसल्या म्हटलं आम्ही पण बोर होतो. पोरी ते जाते मोठी तीन वाजेपर्यंत राहते तिचं नव ते तीन शाळा हिची राहते हिला पण टाकलं छोटी ला शाळेत. ती पण जाते साडेनऊ ते साडेबारा. तीन वर्षाची झाली ना ती, नर्सरीला टाकलं तिला बालवाडी ता अंगणवाडी नाही आहे ना म्हणजे आहे पण ते काही बरोबर नाही आहे. मग आता तिला टाकलं.
येत ईथ एक नंबर आता आणाय जाते ना दोन वर्षच्या पतने.
हो किती वर्षाची झाली ती?
ते आता चार पूर्ण झाले, पाचव लागलय.
हो का मग कोणता?
हा बरोबर.
पाचवा नसेल
चार पूर्ण झालं तिला.
हीला तीन झाले पूर्ण च हीला तीन झाले. जमध्ये हम्म मग
हा हे आना हा ना आता अजून एक वर्षी अंगणवाडी मध्ये बसणार मग पुढच्या वर्षी याच्यामध्ये येईन ती पहिलीला ईन.
पाच वर्षही झाल्यावर पहिली मध्ये टाका आमच्याकडे तर सहा वर्ष पाहिजे. हम सहा वर्षाची कशी होईल पुढच्या वर्षी पाच वर्षाची होईल ना ती? हॅलो
मग म्हणलं आता चार पूर्ण झाले
हम्म
हा मग पुढच्या वर्षी अजून एकदा बसणार ते अंगणवाडी मध्ये.
म आता हिचे तीन वर्ष जातील इथ मग सहा वर्ष झाल्यावर पहिल्या वर्गात,
हा
घरी खूप फोन पाहते ती, तिला टाकलं नवत शाळेत खूप फोन फोन फोन मागं लागली राहते नुसती फोनच्या इंग्रजीला टाकल शाळेत. जा बाई थोडं कमी झालं आता पण,
गेले हिला गेम वगैरे आणून दिले मग आपलं मशी आमच्या मशीनला जे मोठ डिस्प्ले राहतो तेच लावून टाकलं घरी डायरेक्ट युट्यूब आपलं हॉटस्पॉट ऑन करायच वायफायनी आणि द्यायची गुड लाऊन लांबून बसून बघते मग,
नाही टीव्ही पाहतच नाही ते टीव्ही वर ते तिचे चालू राहते. टी व्ही नाही पाहत ती तिला फोन पाहिजे, तिला स्क्रीनची सवय झाली तिला असा वर वर करायला
हम्म येला जर,
याचा डॉक्टर कुठे आहे? पाखू, दे ढक्कन दे याच औषधी नाही घ्यायच ह्या. अरे हय कुठल्या पण औषधी घेत राहते. पेस्ट समजून घेतली का का? तोंडाला नाही लावली ना?
ह.
खूप असे काम राहतात.
काल पण चालू होत की, बंद नव्हत काय?
तोंडाला नाही लावली म्हणा. मलम खोलली मस्त ढक्कन वक्कन काढून. बरं झालं. पेस्ट समजून ब्रश नाही केला तिचा. असे कारनामे राहते हिचे. ही खूप विचित्र आहे छोटी. लहान वाली खूपच आहे. ती मोठी थोडीशी शांत आहे. हं. ही जास्तच आहे. पोरीला टाकलं बरं झालं बघ. त्याला तान तीन तास थोडी जाते. शांत राहते घर. नाही दिवसभर चिल्लावत राहाय लागते. असं वाटत कधी कधी की,
तिघ जणी
हा हा हसाइलम मध्येच जाव असं वाटत आग. ते पागल दवाखाना.
हि काय करते दिवस भर आरश्यासमोर कंगवा घेते. आपलं क्लिपा वगैरे घेते. रबर घेते. बसते मेकअप करत. हा नाय. दिवसभर चालत राहता. आता मागच्या आठवड्यात काय केल, केसच कमी आहे करून आणले तिचे.
अगं वा हा. आता सकाळी पूर्ण आवरसावर करते शाळेत जातात तर शाळेतून आल्या कि बस झालं. करवून ठेवलं आता पसारा.
हम्म.
हम्.
बरय.
काय बरं. काही बरं नाही. खूप डोक दुखुन आहे. हो. नाही ते आज येणार आहेत संध्याकाळी हो. हो. काढे होत
हो काढे होऊन जातात.
चॉकलेट नाही खायचे.
दुखायलय.
हम्म. चॉकलेट नाही खायचं. दात काढवतात ना खात जाते चॉकले
खात जाते चॉकलेट. हा.
म्या चॉकलेट कळवल तिने नाही झाले. हो.
हा.
हिचा पण आवाज रेकॉ
आवाज रेकॉर्ड होते वाटत. हो ते पण होत. सगळ होत. हम्म.
चांगलय.
आत अजून कॉल कट.
हो. दहा मिनिट होत आले ना. झाले दहा मिनिट. कट नाही झाला फोन. दहा मिनिटच काही होतं.
व्हायला पाहिजे. आजून तर नाही झालं. हम्म मला बा माझ्याकडे बारा मिनटातच असणार आहे एखाद्या वेळेस येत ना कॉल कट करता येतो
पूर्ण टास्क म्हणजे बारा मिनिटं झाले तर ते काही असतात त्याच्यावर
हा बारा मिनिटामधून मग ते कटिंग होते ना का जेवढं आपण शांत बसलो आणि त्याच्यामध्ये तेवढे सेकंद नंतर कटिंग होतात ते एक आठवडा लागतो पुूर्ण सगळं चेक करायला त्यांना
अच्छा मग पेमेंट वगैरे कधी करतात
ते पूर्ण चेकिंग वगैरे सगळं झाल्यावर
हा येतय पेमेंट लव
फक्त कॉलिंगचं हे फक्त कॉलिंगचच राहते का टास्क की अजून काही राहतात
नाही कॉलिंग नाही बोलू ना मी आता हे कॉलिंग झाल्यानंतर मग ते अ रेकॉर्डिंग जी आहे ती लिहायची आहे काय बोललं काय नाही ना का ते लिहायचंय
हम्म, हम्म
सेकंदाचे क्लिप येतात ते मग त्याच्यानंतर फोटो वगैरे येतो फोटो नाही हे का माझा दुसरा कॉले पहिल कॉ मी ज्ञानेश्वरला केला होता पंधरा दिवस अगोदर
हो का
हा ना आता दुसरा कॉल तुम्हाला केला मी नाही तेवढं ते तेवढं टाइमिंगच भेटत नाही ना
हो बरोबर कोणी ओळखीचे आहेत का याच्यात तुमचे आहेत का कोणी ओळखीचे याच्यात
आ आता तुमच्या त्या ग्रुपमध्ये ना आपल्या ग्रुपमध्ये मेव्हणी पण आहे माझी
कोणत्या ग्रुप मध्ये
आओ जे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलय तुम्हाला
हा, हा, हा
हा त्यामध्ये मेव्हणीच पण मेव्हणीला पण ऍड केलंय त्यानी
अच्छा तेच तिचा नंबर होता का वहिनीला का ॲड केलं मग बोललो अस कमी
तेच हा, हा, हा ती तिच अजून नाही झालं हम्म तीच अजुन नो
हम्म मम्मीला माझ्या बहिणी आट केलं झालं दिवसभर बोल म्हटलं तरी चांगलं टास्क होतं पैसे कमवायचं हा, हा, हा, हा
चालत राहत ते
फोन चालूच राहते ना आपलं म्हणजे स लावतच राहतो आपण फोन
हा समजा आता इकडन कट झाला मग तुम्ही तिकड़न लावायचं परत तुमचं कट झालं की मग मी लावीन पण असं
हो का असं करता येतय
हो करता येत ना समजा आता माझा कॉल कट झाला मग तुम्ही लावू शकता म्हणजे मा माझं पण एकशे वीस रुपयाच चालू होईन तुमचं पण एकशे वीस रुपयाचं कॉल चालू होईन असं
अच्छा अस राहते
दोन्ही साईडने होतो नां आंता मी कॉल केलांय नां तरं समजां मलां एकशे विस भेटलेतं तुम्हांला ऐंशी रुपये भेटतांते असं आहे हां तरं तुमचं मंगा अशी कॉल करं झालं म्हणूंन तुमचं कायं म्हणलं
मंग रोज केलं तरं म्हणजे जसं रोज आपणं जसं आंता आंज जेवढं नाहीं बोलणं झालं उद्यां करतो तो म्हटलं तरं असं चालते कां
हो चालतं नां
हम्मं
चालतं पणं आंता टायमिंग कमी कारणं यांना फोनवरं फ्रेंड आंता बंद करायचं नी हे सर्विस दुसरं चालूं करायचं आहे हां हे बंद होणारं आहे आंता म्हणजे आंता जे नवीन युजर्स आहे नां त्यांना राहणांर आणि फक्तं जे जुने युजरे आहे नां त्यांचे ते कंट होणारं ते आंता समजां ज्यांनी वापरलं नाहीं ज्यांनी कॉल केले नाहीं त्यांना ब्लॉक करणारं त्यांना परंत कधीचं लाईफ मध्यें परंत ही ऍप घेतां येणारं नाहीं
अरे बापरे
हां एकदां त्यां नंबर वरं परंत घेतां येतं नाहीं मंग दुसऱ्यां नंबर नाहीं घ्यांवा लागेल मंग हं असं हे हम्मं आंता माझं पणं ब्लॉक होणारं आहे नां कारणं मी कॉल केलेचं नाहीं नां मी
हम्मं हम्मं ठीक आहे
हम्मं मंग पिल्लूंला बोलां घ्यायला
हो तिलां सांगेल मी
हम्मं
ते म्हंणे कधीं खाली वेळांत बोलायंच राहिलं तरं बोलूंन घ्यायचं
हं चालूंवळतं कायं समजां अर्धा तांस जरी बोलणं झालं तरी पणं होऊंन जातं तीन तीनं कॉल होतांत अर्ध्या तासांमध्यें
नाहीं
आंता माझं पहिल्यांदा कंट झालं तरं बरं कां बारा मिनिटांला पणं आंता माझं अजूंन कंट नाहीं झालं आंता किती चौदा मिनीटे
हो तेचं तरं म्हणते आहे मी कंट नाहीं झालायं चौदा मिनिटं झालं तरी
हम्मं
ठीकं आहे नां आपणंच कंट करूंन घेऊं
हम्मं हम्मं हे सवलते सलां लां मगंनंतर म्हटलं असं
हो हो नंतर वेळं भेटली तरं सांगाल मलां उद्यां वगैरें खांली खांली वेळांमध्यें हांव ठीकं आहे
तुम्हांला पणं वेळं भेटलां नां कधीं डायरेक्ट लावजां कारणं माझं तरं ऑनलाईनचं राहंत नां
पणं हो हो हो ठीकं आहे.
हां ठीकं आहे चालतं हो.